हॅलो हॅलो
काय मग शेतात काय पीक केलंय यावेळी
आमच्याकड आमच्या इकडे या टायमाला भात नाचणं आणि वर हा यात मला असं वाटत की पसाय
वरी म्हणजे आपण हे उप उपवासाचे होय ते कसं असते
णीच आणि त्याला च नाहीड
हा
तशी या पद्धती बऱ्यायची करत मग ते म दोन तीन वर्ष आमच्या निवांतय आम् भाकरी करत
ह
बिड दळ नरला